हा आवाज येतय? आवा हो. हो. येतोय-येतोय नमस्कार. बोला बोलण्या च्या ओघात वेळेत समजला नाही ओ. ते खरंच आहे.
हो मी तेच बोलली होती तुम्हाला की आपण एकदा बोलायला लागलो की वेळ नाही कळत होऊन जातो वेळ दहा मिनटे तर इतके इझिली होऊन जाता
हो पण छान वाटतय असं बोलून. नव्या नव्या लोकांशी.
हो छान वाटत. मी तुम्ही म्हणजे असं बोलत होता बघा जुना असं छान वाटायचं ते लहान पणी जुना काळ छानच असतो ना लहानपण म्हणजे सर्वांचच लहानपण खूप छान असत. म्हणजे आपण आता मोठं झालोय तरी आपल्या लहानपणचं एक खांदा विषय आठवला की असं छान वाटतं काय आपण कसं होतो, काय करत होतो.
हो पण लहानपणीचीच लाईफस्टाईल छान होती म्हणजे ना अशी काही आपल्यावर लई बर्डन्स नव्हते म्हणजे अगदी अभ्यासाचं सुद्धा किंवा कसल्या गोष्टीच एन्जॉय करता येत होत आता तस नाहीये. आता पोर नुसती अभ्यासाच्या मागच पळतात.
तेे कारण की आता काही पर्यायच नाही राहिलाय म्हणजे अभ्यास करणं आणि सेटल होणं हेच आता प्रत्येकाच्या डोक्यात असतं प्रत्येक मुला मुलीच्या डोक्यात हे आहे की मला खूप अभ्यास करायचंय नंबर आणय च आणि सेट व्हायचंय पुढची लाईफ सेट करायची बस हेच एक विजन झालंय प्रत्येकाच त्यामुळे एन्जॉय करायला अस वेळच नाही राहिलाय कुणा कडे
होय आणि ना मी ना म्हणजे मी स्वतः एक नोटीस केलं की आजकाल ना वेळ खूप फास्ट जातोय बघा म्हणजे आधी ना दिवस जायचा नाही आपल्याला दिवसभर काय करायच असा प्रश्न पडायचा आणि आता एक जरी काम नाही केलं ना अरे दिवस पण गेला अस वाटतंय म्हणजे वेळ पण भर भर भर भर पुढे सरकायला लागली
तेच ना जस ते बोलता ना देव दििवस कमी झाले आवश्यक कमी झालं ते असच आहे की इतक्यात वर्ष संपत इतक्यात चार महिने पाच महिने कथोऊ दता की लग दुसर वर्ष ये त
हो की आत्ताच हे दोन हजार सव्वीस च चालू झालं तेव्हा काय काय ठरवलं होतं आणि सहा महिने आठशे झाले सहावा महिना चालू पण झाला आता
हो ना
म्हणजे अर्ध वर्ष गेल्याच जमा
हम् अर्ध वर्ष गेल्यात जमा आहे गेलच म्हणा ज थोडे दिवस राहिले ते आता एवढ्या दिवसात काय होणार गेल्यासारखच य त
हो नाही प्रयत्न तर करायला पाहिजेतच पण ते पहिल्यासारखं ना आयुष पहि ना काही मजा स होती आपण ना काय भरवले मुलांच्या डोक्यात म नाही म्हण मीी पण आहे लहान मुलांना शिकवते तर ना त्यांना सगळ्यांना फक्त आता त्यांना सगळं फक्त शिकायचंच आहे आणि फक्त अभ्यासच करायचां आहे दुसऱ्या कुठल्या गोष्टी करायच्या शसमयत म्हणजे ना त्यांचे हे पण लिमिटेड झाले म्हणजे आपण एखादं स्वप्न बघावं त्याच्यावर काम करावं पडावं धडपडावं पुन्हा उठावं ही इच्छा मा कणाची
ह
फक्त सगळ्याला सेटल व्हायचंय सेटल व्हायचंय सेटलचं भूत कुठून घाटले कुणी आणले डोके आ देवच जाणे
तेच आहे आणि आता कसं झालंय माहिती आहे का सगळीकडे स्पर्धा सुर झा म्हणजे लहान मुलांपासूनच स्पर्धा सुरु झाले त्यांच जेव्हा थोडम लागतो आपज. काही बघा आपण सहा वर्षाचीो त्यानंतर शाळेत तोपर्यंत ते एन्जॉयच असायच. खेळणं खाणं पिणं झोपणं हे हेच काम असायचं आणि आ. कस तीन वर्षा झा के ये चायला लागत मुलांना आणि त्यांच मेंदूत तेव्हा पासन फिट राहत आपण इन त्याच्यापेक्षा मला जास्त मार्क पडले पाहिजे मला पुढे जाय ते एक स्पर्धा सुरु होऊन गेली त्यामुळे त्यांच खेळणं बागणं हे सर्व म्हणजे ल बालपण आत्ताची मुलं जगतच नाही. जे आपण जगलो होत म्हणजे अजून पण आपल्याला आठत बघा कारण की तीन चार वर्ष
हो,
बोला बोला,
नाही मला हे म्हणायचं होतं की ठीक आहे स्पर्धा ठीक आहे. पण ना त्यांना अपय मान्य नसते म्हणजे आपण हारलो ना तरी पुन्हा म्हणजे आपणव आपल्या का होत न्ह रड संला विषय, ग ह यांचं ना काहीरी वेगळंच आहे डिप्रेशनमध्येध्ये एवढ्या एवढ्या पोरालाद्ध डिप्रेशन हा शब्द वापरतय. मला चिष्टाच वाटते माझी, कधी कधी म्हणजे सी माझ्या क्लासमधला मुलगा मला काय म्हणला मीस त्याला जर मायापेक्षा जास्त मार्क पडले ना मला खूप टेन्शन येईल म्हणलं वाट काय येईल म्हणलं तुला
तेच ना आताच मुलांचे विचार असे झाले त्यामुळे मग अस आपण पहि कस म्हणायच पण सगळे एकत्र असायचो किंवा गावामध्ये कस शेजारी. बाजारी सगळी मुलं एकत्र मुलं मुली एकत्र खेळायची मग ते पडणं झडणं कोण जास्त पुढे गे कोण मागे हे नव्हतं पण आताच्या मुलांमध्ये कसं झालंय की याला माझ्यापेक्षा जास्त मार्क नाही पडले पाहिजे त्यांची बॉन्डिंग पण नाही होते बघा असं कोणी एकमेकात मिसळत नाहीये सगळे असं सेल्फ झाले प्रत्येक जण फक्त बघतो आणि बोलायचं झालं ना फक्त तर असं आत्ताची लहान मुलंच फक्त माझ्याकडे त्याचं काहीतरी काम असेल ना तेवढ्या पुुरतं बोलता हे तुम्ही म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही.
हो हो प्रचंड प्रचंड म्हणजे पाचवी सहावीच्या मुलाला काय टेन्शन असेल ह्याचा म विचारच करतीय.
ते,
अशी आहेत मी शक्य तेवढं त्यांना सगळं द्यायचा प्रयत्न करते पण काय आहे. की आजूबाजूची परिस्थिती येणार त्यांना माझं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचवतच नाही मेंदूपर्यंत फक्त ऐकतात आणि सोडून देतात कारण त्यांना शेवटी ह्या जगात वारायच असेल तर बाकीच जे चाललं त्याप्रमाणेच त्यांना राहवं लागेल माझ्या बोलणे थोडी फरक पडणार आहे कारण माझ्या बोलण्यासारख बाकीच एन्व्हायरमेंट नाहीये ना तिथं ते सर्वाइव्ह होत नाहीये ना त्यामुळे ते ज्याला काहीच आहे ना ते पण ऐकणार नाहीये कारण त्याला पुढं जायचंय काहीतरी करायचंय.
असं झालंय सगळं.
आधीचे शिक्षक पण चांगले होते आताचे शिक्षक पण ना जरा काही झालं की काहीतरी वेगळंच येते म्हणजे तो मॅट्रस एक वेगळा आधीचच खरं चांगलं होतं आत्ताच चांगलं नाही असं नाही आ च पण आहे पण आताच्या लोकांच्याकड ना पेशन्स एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती हे असलं काही नाहीये, फक्त तू असं का केलं मी असं का केलं काहीही संबंध नसताना ओगीचच
तेच होतोय म्हणजे हे लहानांमध्येच मुलांमध्येच होतंय असं नाही मोठ्यांमध्ये पण हा हेच होतय की
हेच आहे
तेच त्यामुळे
लाहान मुलं जरी भांडली नाम् अ
म्हणजे पहिले कसं आपण म्हणतो ना आ ते अस मो मोठ्यांमध्ये पण हीच झाल्यामुळे ना पहिल्यासारखं मोठं कुटुंब नाही राहिलय छोट कुटुंब झाले प्रत्येकाच म्हणजे जॉईंट फॅमिली हा विषय राहिलाच नाही ज आता तर
ते तर सरकारन पण आपल्याला त करून ठेवलंय सोड आणि मार्केटिंग असं झालं काय तुम्ही वेगळं व्हा वेगळं झालं म्हणल आपलं काही खरं नाही म्हणजे जेव्हा आपल्या घरातील मुलांचं किंवा मुलीचं लग्न होतना तेव्हा ती फॅमिली नको ण स्वीकार अस की बा त्यानी वेगळी राहणार लग्न करायचं म्हणजे वेगळ रा ही लग्न झालं आणि वेगळं राहणं ही एकसारखी गोष्ट आहे त्यांना ना आपण ह्या घरात राहावं हिथ आपण व्यवस्थित राहावं असं त्यांची इच्छा नसत्या कोणाचीच
तेच ना
तर एकमेकांना ऐकायचंच नसते
फायनान्शियली इंडिपेंडंट झालो म्हणून कुणाच ऐकायचं नाही हा कुठला प्रकार आहे मला कधी कधी कळतच नाही
सगळीकडे तेच होतय आणि मुलं पण तेच बघताय ना
ऑफकोर्स मुलांच लहान पोरं म्हणजे अनुकरण करणारी असतात
हम्म
पहिली गोष्ट त्यामुले ते आपलंच बघून शिकणार आहेत आसं खूप काही वाटत पण काये तशी दुनिया राहिलेली नाहीये मग असं आमच्यासारखे काही लोक मागं राहतात ना मग ते मागं राहण मनाला बोचतं एवढं आपल्याला स सगळ येत असून आपण पाठीमागे आहे
हम पण आता कसं झालंय आता जगा जस पुढे चाललंय तसं चालण पाहिजे आपण आता म्हण की मुलं सेल्फीश झा पाहिजे पण एकच झालंय असं नाही ना जो एक शेल्पीस वागत नाही ना तो खूप मागे राहून जातो ज्याला समून घेणार असेल तो समजून घेणार कंटिन्यू मागे राहतो तो आज याला समजून घेते उद्या समजून घेते पण ते लोक त्याला मागे ढकलून खूप पुढे जाता ना मग म्हणजे आत्ता त्याच्या काळनुसार प्रत्येकाने सेल्फीश होणं बी ते एक महत्त्वाचं झालंय
होय नाही झाला तर तो मग सर्वाइव्हच करू शकत नाही ह्या एन्वयरमेंट मध्ये असा विषय मी स्वतः ते अनुभवतीय तर त्यामुळे मुलांना दोष देण्यात काही पॉईंटच नाहीये आपल्याला जर पुढं जायचं झालं तर काही गोष्टी आपल्याला फ्लेक्झिबल ठेवल्याच पाहिजे त्या नाही नाही इधर
नाहीतरी इथं जगणं पण मुश्किल करून ठेवताय लोक मग ते घरचे असू देत बाहेरचे असू देत नाही तर तर काय पण असू येत
खूप विचित्र नियम आटी न सांगता बनवून ठेवल्यात ह्या समाजानं. काश हे सगळं बदलता आलं.
काश? काश काशेच असेल आता.
नाही नाही प्रयत्न तर करायचे मी माझ्या परीन माझा सगळा प्रयत्न करतय पण मी खरं सांगू मी असे प्रयत्न करतेय म्हणूनच मी पाठीमागे आहे.
एक दोन जणांनी प्रयत्न करून नाही होत त्यासाठी म्हणजे पंचवीस टक्के लोक तरी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे पण तस होत. नाही एकत्र कुणी येत नाही आणि प्रयत्न पण नाही.
तर तेच तर चांगली लोक कधीच एकत्र येत नसतात पहिली गोष्ट माझ्या आजूबाजूचा किमान मा. माझा ऑरा तरी बदलेल एवढ मला खूप आहे म्हणजे मला ॲटलिस्ट जीवना शेवटी काहीतरी समाधान वाटेल की मी प्रयत्न केला होता.
मी माझ्या पुढच्या पिढीला चांगलं देण्याचा प्रयत्न केला होता बस एवढं तरी खूप आहे. कारण किती पण बघा म्हणलं ना तरी चांगली लोक कधी एकत्र येत नाहीत. आणि ती लवकर भेटत पण नाहीत बघा तुम्ही
आणि जरी भेटली तरी वैचारिक मतभेद लय असतात आणि त्या वैचारिक मतभेदामुळे जास्तीत जास्त. जात दिवस ते एकत्र राहणं खूप अशक्य असते. अ ही रियालिटी आहे.
तेच ठीक आहे ताई आपली दहा मिनिट झालीय.
ओके ठीक आहे आपले दोन्ही कॉल छान पार पडले थँक यू येस. ह. ह.